मिस करताई कशा आहात.
हो.
हं आवाज क्लिअर येतोय माझा तुमचा थोडा मला अच्छा आता आला हा हा हो आता आला ठीक आहे. अ तर आज आपण बोलू या मुंबईमध्ये स्लम वस्ती आहे मी पाहिलेली आहे. तर त्या. मध्ये कसं काही सामाजिक संस्था पण काम करतात किंवा तिथल्या लोकांच. कशी परिस्थिती असते म्हणजे बाहेरच्या जगाला माहित नसत की. असं वाटतं ना खूप साऱ्या मुंबई बाहेरच्या लोकांना कि मुंबई किती. मोठ्या मोठ्या इमारती आहेत. तिथले लोक किती सुखी आहेत असं वाटत तर. परिस्थिती तशी नाहीये म्हणजे मुंबईत एवढं खरं की. कोणी पण आलं मुंबईमध्ये तर रिकाम नाहि राहात. म्हणजे प्रत्येकाला काही ना काही काम मिळत म्हणजे लोक. उपाशी नाही राहत तिथे पण कस आहे. कि त्याची काम करायची इच्छा शक्ती पाहिजे खूप लांबून लांबून लोक. लोक येतात बा य युपी मधून येतात बाहेरच्या राज्यांमधून येतात. पण तिथली परिस्थिती पाहिली की कधी कधी मन हे लावून जात. बर्याच लोकांना खूप सऱ्या सुविधा मिळत नाहीत म्हणजे लोक येतात काम शोधण्यासाठी पण झोपडपटी पाण्याची व्यवस्थित सुविधा नसते ना शौचालय म्हणजे त्यांना इतके त्रास सहन करून ते तिथे येतात फक्त कशासाठी तर पैसा मिळवण्यासाठी आपला रोजगार चालण्यासाठी असं पाह म्हणजे मन हे लावून जात मग बऱ्याचशा सामाजिक संस्था अशा लोकांसाठी काम करायला पुढे येतात एन जीओज असतात. त्यांना फंडिंग मिळत म अशा लोकांना पाण्याची सुविधा शौचालयाची सुविधा त्यांच्या मुलांच्या शाळेसाठी ते लोक हातभार लावतात असं काम चालतं पण आरोग्याबद्दल पण अशे लोक कंचिहळ सँड होते म्हणजे कारण. तिथे वातावरणच पूरक नसतं त्यांना म्हणजे कचरा पसरलेला असत पोल्युशन असत प्रदूषण मग त्या वातावरणात त्यांनी राहायचं तर मग मी विचार करते कधी कधी की का असं का होतय म्हणजे सगळे लोक का एकाच जागी तिथे येतय तर त्याला कुठे ना कुठे जबाबदार असं आहे म्हणजे एक सामाजिक राजकीय एक जाणीव की म्हणजे हीच आर्थिकर्थ अर्थव्यवस्था किंवा जी कामाचं जे विभाजन जर झालं प्रत्येक राज्यात खेडो खेडोगावी लोकांना मज मजुरी मिळाली म्हणजे काहीतरी काम करण्याचा स्रोत मिळाला तर लोक ते गाव सोडायचेच नाही त्यांची
अच्छा अर ना हो अच्छा आणि कसं आहे ना बघा जर मी तुमला एखाद काम देते आताची पथ स्िती सांगते मी कारण की मी स्वतः बघेतलेलं आहे जर तुम्ही कोणाला काम देताय तर त्या कामाच्या मोबदल्यात त्याला ज्या दोन हजार रुपये मिळत असतील तर मी काम देते आधीच ठरवून घेतात काही म्हणजे असे लोक आहेत अजूनही
हम्म
तर मग मला दोनशे रुपये देशील तर मी तुला हे काम मिळवल मला पाचशे रुपये देशील तर मी तुला काम म्हणजे आजही अशी लोक आहेत पण हा विचार नाही करत कीती गरीब येती आज तिला दोन हजार जरी मिळाले तर तिचं काहीतरी पुढचं काम होतं ना तिला कुठेतरी संसारात किंवा तिच्या मुलांची शाळेची फी असेल किंवा कुठे तिच्या दवाखान्याच्या खर्च असेल
बरोबर
हो तर अशी म्हणजे परिस्थिती इतकी विकृत झालेली आहे आजच्या जगात विचारही नाही करू शकत आपण
बरोबर आहे मग ते तरर हे कामाचं विभाजन झालं खेडगावी वेगवेगळ्या राज्यांमध्ये तर लोकांची अशी गर्दी रोखली जाईल कुठेतरी मुंबईच्या दिशेने येणारी आणि
एम आय डी सी यांना खूप महत्त्वाचं असतं
हो
जिल्हे आहेत भरपूर जिल्हे आहेत पाणी पाणी भरपूर आहे आपल्या महाराष्ट्रात पाण्याची काहीच कमतरता आहे पाणी आमच्या भाग पट्ट्यामध्ये इतका पाणी म्हणजे पाऊस जरी आम्हाला दोन वर्ष आ तरी आम पा पुरेल एवढ पाणी आहेण दहा द वस वीस किलोमीटर व तापी नदी वाहते आमच्या राज्यांमध्ये
हा हा
तर विचार करा ना कमी पाणी आहे का भरपूर पाणी एम आयी एमआय डीसी पाहिजे एम आयडीी सी आली म्हणजे बघा
हम्म हम्म बरोबर आहे आणि तसेच म्हणजे आता दुसऱ्या देशाचं पण आपण उदाहरण घेतलं पाहिजे जसं की म्हणतात की अ चायनामध्ये लोक घरोघरी छोट्या छोट्या वस्तू तू बनवतात मग त्यांच ह्युमन रिसोर्स हेना म्हणजे मनुष्यबळ त्यांचं जास्त हाय मग ते लोकांना - - त्यांची तेवढी लोक कामाप्रती जागृतहेत. तस आपल्याकडे आता सुरुवात व्हायला पाहिजे. पण कुठेतरी एक दोन टक्के आपल्याकडे पण सुरुवात झालीय. खूप ठिकाणी महिला - -
नाही आपलं नाही बघा कौशल्य विभाग मार्फत हेना भरपूर असं कौशल्याची ट्रेनिंग सुद्धा दिली जाते आणि बघा कर्ज - - कर्ज सुद्धा काढून देतय म्हणजे तुमच्याकडे आता समजा मी तुम्हाला ट्रेनिंग दिली आणि तुम्ही म्हणणार की मॅडम माझ्या जवळ तर काही पैसे नाही मी स का बि कसा बिझनेस उभा करू मग बिझनेस उभा करण म्हणजे काही पाच पन्नास हजारच रॉ रॉ मटरियल येत नाही. किंवा कच्चा माल येत नाही. आपल्याला - - तर मग सगळेंच दोन, तीन लाख रुपये लागतात. मग सगळंच साहित्य नवीन आणावं लागतं.
हम्म, हम्म.
मग त्याच्यामुळे मग आपल्या कौशल्य विभागमार्फत आपलं भारत सरकारच खूप चांगलं नियोजनए. तर त्या विभागामार्फत ट्रेनिंगही दिली जाते आणि लोनही तेच उपलब्ध करून देत आपल्याला. आणि अगदी कमी टक्के व्याजावर. हो. गव्हर्मेंटचे खूप चांगले रूल्स आलेले आहेत आता.
आपलं गवर्नमेंट पण आता एक एक पाऊल उचलत म्हणजे चांगलं की महिलांना काहीतरी अ कामाला काम देणं आणि तेच मेन गरज आहे. महत्त्वाची गरज आहे.
आणि आमच्या भागात बघा आजही ट्रेनिंग चालूए. ती महिला असो किंवा युवा असो बहुतेक आ आता पूर्वीच्या काळे सायन्स घेतणं म्हणजे कठीण वाटायचं म्हणजे आता हा चाळीस वर्षापूर्वी जर जे शिकले असतील ना. ते क्वचित बघा पन्नास घरांमधून एकच डॉक्टर निघायच्या.
हो, हो.
म्हणे पन्नास घर असतील तर त्याच्या पन्नास घरांमधून एक - - एक मुलगा डॉक्टर व्हायचा. बाकीच - लोकांना काय वाटायच की नाही बुआ आमचा मुलगा एवढं अभ्यास करणं म्हणजे सायन्स घेणं - - सायन्स सांगितलं का त्यांच्या अंगाला असा कटा यायच्या की नाही सायन्स कठीण असतं. की आमचा मुलगा एवढं करू नाही शकत. मग एखादा मुलगाच सगळे आयटीआयच करायचे. आयटीया, कॉमर्स बस हेच विषय घ्यायचे म ती आयटीआय झालेली म्हणजे वीस, तीस वर्षापूर्वीची तर त्यांना आपला कौशल विभाग मार्फत आता ट्रेनिंग दिली जाते. त्या लोकांना म्हणजे ते साधारण असतील तीस चाळीस वर्षाचे.
बरोबर.
म्हणजे त्यांच्या शिक्षणाचा - - आज उपयोग होतोय. त्यांना वाटत असेल की आम्ही आयटीआय करून आमचं नुकसान झालं. कि आम्ही हे - - करायला नको. प आज ते आयटीआय केलेला असेल त्यांनी तर आज त्यांना बघा - - मेकॅनिकल सेक्टर असेल. किंवा तुमचे लाईट ह लाईटच्या यथं मॅनेजमेंट.
हा.
लायटिंग तयार करणे. घरांमध्ये भरपूर अस उपयोगी वस्तू असतात. ते सगळं कौशल विभाग मार्फत आता आमच्या पाड्यांमध्ये पाड्या - - पाडे जिवन जातात. टोपली बनवणे किंवा झाडू बनवणे. सूप बनवणे म्हणजे एवढं सगळं कौशल्य दिलं जात आहे आम्हांला तर काही येत नाही आम्ही आयटीआय केलेला आहे आमचं सगळं नुकसान झालेलं आहे असं वाटायचं पण आता इतके म्हणजे ट्रेनिंग इतकी व्यवस्थ दिली जाते त्यांना दोन टाईमच जेवण राहणं खाणं सगळं श आणि चांगल्या चांगल्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांना काम दिले जातंय म्हणजे गव्हर्मेंट खूप जागृत आहे आत्ताची
हम्म हम्म हम् बरोबर
प गवर्नमेंट खूप जागृत त्यांच्यामुळे
चांगली गोष्ट आहे हा एक एक पाऊल ते पुढे उचलतात ते हम्म बरोबर हा बरोबर आणि असंच त्यांनी काम पुढेही चालू ठेवायला पाहिजे म्हणजे जेणेकरून महिलांची प्रगती झाली कि त्या गावाची प्रगती होणार त्या देशांची ऑटोमॅटिक प्रगती होत राहणार
हो आणि देश पण आपला पुढे जातो
हो
होता कसं आहे आर्थिक परिस्थिती देशांची सुधारली जाते आपली घरातली सुधारली जाते आपण कुठेतरी काम वगैरे केले तर हो
आणि हे जेस्त ना म्हणजे जेव्हा घराची आर्थिक परिस्थिती सुधारते ना तेव्हा ते ऑटोमॅटिक ती देशाच्या प्रगतीकडे जाते कारण त्यांचा म्हणजे जे खरेदी करण्याचाकडे कल वाढतो जेव्हा पैसा घरात काहीतरी वस्तू खरेदी करतात म्हणजे ते त्याच्या ट्रोलिंग मध्यें जातात देशाच जे असतं ना आर्थिक अ त्या ज्या आर्थिक म्हणजे क्षेत्रांमध्ये ते पुढे जातात ते लोक असं
व आपल्या कौशल विभाग मार्फत विदेशात सुद्धां महिला गेलेल्या आहेत त्यांच्या कौशल्य ज्या म्हणजे त्यांनी प्रोडक्ट वगैरे बनवले असतील साहित्य सगळे वस्तू घेऊन तर त्या महिलांनी विदेशात सुद्धा आपलं जे आपलं कल्चर दाखवलेलं आहे की नाही आम्ही ह्या वस्तूंपासून असे सूप बनवतो किंवा टोकरची काडी पासून आम्ही टोपली बनवतो खूप म्हणजे अगदी बचत गटांच्या महिला सुुद्धा विदेशापर्यंत पोहोचल्या आहेत
अच्छा चांगली गोष्ट आहे ना म्हणजे ही खूपचं आनंदाची कौतुकास्पद गोष्ट आहे हा
फक्त आहे कसं आहे एकट्या व्यक्तीने काम नाही होत आपल्याला पूर्ण म्हणजे दहा गट तरी दहा महिन्यांचा असतो बचत गट दहा महिना मिळून जर काम केलं तर मग ते लवकर होतं आणि बळही मिळतं कामाला
बरोबर तुम्ही खूप छान माहिती सांगितली आणि ऐकायलाही खूप छान वाटलं धन्यवाद